बोल कि काय नाही गेम खेळेत बसलेलो बघ
हम्म दोन दिवस ऑनलाईन आला नाहीस खेळायला.
नाही शान्या नाही कंटाळा पण आलता रे आणि ति एक वेबसिरीज बघालतो.
त्यामुळं नाही आणि गावाकडे आलोय रे मी.
हम्म गावाकडं.
होय कालच आलोय.
हा हा. गेमचा नवीन इव्हेंट बघितलास काय हे जा फिफाचा.
नाही.
फुटबॉलच्या हेजावर आलाय की
व्हय.
होय.
अरे मग बघायला लागत्या फुटबॉल च्या हेजाव आणि काय काय आलय.
आता सध्या तरी ते चाले परत त्या इव्हेंट म काय तुझ मॅचेसचं प्रिडिक्शन वगैरे टाकायचंस तू.
हा कुठल्या मॅचेच्या परिडिक्शन टाकू टाकायचीत
म्हणजे आता फिफा वर्ल्ड कप मध्ये जेवढ्या मॅचेस होतील त्याच
आपण सिलेक्ट करायचं सगळं.
हा म्हणजे आपण मॅचेस बघितल्यात केवढ्या काय.
आणि बघितलेलं नाही
म?
अंदाज लावून मॅचेस कोणत्या कोणत्या होणार असं अंदाज लावायचा अस त्याच्यावर
ती आणि काय करायचं नवीन रे
ते मेन इव्हेंटलाच ते आलय तिथं खालच्या साईडला
हां.
बघ म ते
चांगला आहे.
मी काय एक दोन मॅचच टाकलेलं हुतं मला काय एवढं माहित नाही त्यातलं त्यामुळ जास्त काय टाकलं नाही
हा हा.
तुला काय केलंय माहित नाही ते पण आलेलं नाही दोन दिवस ला ऑनलाईन.
ते पण ये ना
होय काल तेवढं आलेलं एक डाव खेळं
हा मला तझा फोन असतूय खेळाय येणार हायस काय तिन मला पण फोन कराय नाय
हम्म.
कुठं काय बा काय त्याला त्यालाच माहित आता
काय दोन दिवस कोणत्या तरी कामात आहे बहुतेक त्यामुळ काय गेम खेळायला फोन करत नाही.
हम्म हम्म.
काल दुपारी म्हणलेला एक दोन डाव खेळूया म्हटलेला
हा.
एकडाव खेळं आणि गेलं लगीच.
होय
होय. काल तुला फोन करायचा हुता, तू म्हणलंस गावाकड गेलोय. तुला रेंज वगैरे नसत्या, त्यामुळं फोन करायचा राहिला. सोम्या म्हणल, अ एक दोन डावच खेळायचय आपण त्याला आणि कशाला बोलवायच आता.
अरे तरी मी तेला, किती वेळा तरी बोललोय फोन करत जा म्हणून?
हूमम. ते म्हणलं, मी तर एक डावच खेळीन जास्तीत जास्त
हा.
तू वेळपर्यंत खेळणार असलास तर, बोलव त्याला आसं म्हणटलेल.
हम्म. हम्म.
मला पण कंटाळा आलता तेनं डाव घेऊन. सोडून गेला झोपलो नंतर मी.
हम्म. हम्म.
त्यामुळ लावला नाही तुला फोन.
हम् आता आज लाव मग आज खेळला की.
चालते लावतो.
दोन तीन जरा हात साफ करा याच्यावर.
हम्म.
त्याच्यावर तरी हे करतो.
चालते.
बर बाकी.
बाकी काय तर कामाचं चालू करायचं हुतं.
शेताकड गेलेलास काय.
शेताकड आज नाही गेलो.
का?
जायचं होत भाऊ आजारी आहे त्यामुळे म्हणलं नंतर कधी तर करूया ते.
पाईप काढायचं होतं.
हा हा.
ते नंतर करूया म्हंटलं आता आजारी आहे मी. काय उद्यापासून कामावर जायला चालू करायचं.
कुणीकडे जॉब लागला?
आपलं इकडं शाहुपुरीत.
झालं इंटरव्ह्यू?
झाला की.
काय काय घेतलं इंटरव्ह्यू ला?
इंटरव्ह्यू ला काही जास्त काही विचारलं नाही, रिझ्यूम वगैरे मागितलेला.
हा.
त्याच्यावर माहिती होती त्यामुळ जास्त काय विचारलं नाही, फक्त नाव विचारलं पूर्ण.
हां.
शिक्षण किती झाले? विचारलं.
हा हा.
आणि कॉम्प्युटर कोर्स कोणता झालाय काय विचारले. काय माझं ट्रिपल्स आणि टॅली झालत. ते सांगितलं. आम्ही दोघं जण गेलतो. मित्र आणि मी.
बरं.
दोघांना पण चालू करा म्हणलेलं सर.
मग?
मित्रांन आज चालू केले, मी उद्या चालू करणार.
तू काय होतं निघाले त्याच्यावर चालू करशील की नाही?
आज शेतात जायच होते नाही भाऊ मगाशी फोन केला मला
खरं जायचं तर कॅन्सल झालं.
हम्म सरांना म्हणलो आज येत नाही उद्या येतो म्हणलो.
हा.
शेतातलं पण कॅन्सल झालं ते पण कॅन्सल झालं.
वा.
तर उद्या चालू करायचं.
हम्म.
तुझं काय झालं मध्ये जॉबच बघायलतास ते?
माझ ते शाण्या घरातले नका म्हणलेत.
कोणतं ते सर्वेचच ना?
हा सर्वे चच म्हणाले म
नको का म्हणली?
काय माहित आता त्यांनला त्यांना अरे ते दोघ जण होती की नाही एक पोरगा होता रे त्यांच्यावर आता देव तिची केस जरा अशी म्हणजे आपण फिल्म इंडस्ट्रीत कामाला नसेत काय ती लोक
हा.
त्यांच्यात कशा असेल अशी मोठी केसं
हम्म तसं होतं काय?
ते हच्या टाईप रे वीक घालत माहिती सर सगळी अशी गोल गोल गोल गोल
हा कुरळी केस.
हा तशा मध्ये होती रे.
हम्म ब
म ते मम्मीला जरा डाऊट आलाता ल ना म्हण त्यामुळे नको म्हणलेलं
हम्म केलं असतच तरी चाललं असत ते
अरे मी दोन महिने जरी सुट्ट्या आहे तोपर्यंत जरी केल अस आणि पगार माझा एक तेवढा. पडला असा तरीच हबाज झाला अस
होय काही कॉलेजच्या पहिल्या महिन्यात तरी काही शिकवत नाही ते पण एक अजून एक महिना एक्स्ट्रा झाला अस.
हा म आणि तेवढ मला खर्चाला भेटला असे तरी
होय. तीन महिन्याच पेमेंट तुला एक वर्षभर तरी गेलच असत.
होय काय आमच्या घरात चालत नाही कोणाची माझी तर अजिबात नाही नाईलाजान कराय लागतय. तेवढं माझ मरदा ट्र्रीपला पैशे जाल असत का?
काय ते
क झालं असत रे.
वय.
किती झा ना
हम्म.
त्यात आणि आता फी भरायचीहाय.
होय तर ते काय लिंक वगैरे काय पाठवलेलीच नाहीत अजून
आज पंधरा तारीख नव का पाठवतील सोडा संध्याकाळपर्यंत
पंधरा ते अठरा तारीखपर्यंत फी बरा म्हणत्यात खरं लिंक वगैरे काय पाठवत नाहीत लवकर.
शान नाहीत.
नि वरण काय जे लवकर फीवरल तेज त्याला ज्यू ग्रुप पाहिजे त्यूच मिळणार.
अ म्हणजे ते सर्वर डायरेक्ट बरोबर बंद पडणार की
हम्म
असं करणार ती, शाळंतली ती
म्हणजे आता आपल्याला, एक ग्रुप घ्यायचा आहे समज त्यात तीस म मुलं आहेत
हा
तू भरायच्या आधी तीस मुलांनी त्या ग्रुपसाठी फी भरली तर तुला मिळणार नाही ती.
तू दुसरा ग्रुपच घ्यायचास
हम्म
प्रीता त्यांचं अवघड होणार आहे या बाबतीत
हा
प्रीतानं ज्यो ग्रुप घेतलाय त्यात तीस मुलांचे हे आहे रिक्वायरमेंट हाय
हा
आणि यांनी जवळजवळ दोनशे ते तीनशे जणांनी त्या ग्रुपलाच ही सिलेक्ट केलाय.
डी ग्रुप.
हा डी ग्रुपला, हम्म तेच कि जे लवकर फी भरल तेजच होणार हाय
ह, गौरी म्हण सौर्या म्हण प्रित्या त्यो उम्या
उम्या मोन्ट्या म त्यांचा तो गँंग सगळा त्यांनी तेच घेतलाय, डी ग्रुपच घेतलाय
सौरभ नाईक पण त्यांच्यातच आहे ती सौर्यानं कुटला घी बघा विचारलं
सौर्याचा काय फोनच नाही मला
मला आलता तिकडे असताना ट्रपला येणारस काल त्याच्यावर का पुण्या नाय मला, ऍडमिशन देऊन केलंस काय म्हणून
ज्याचा पण परवा फोन आलता मी कॉलेज वर जाणार आहे म्हटलं
त्याला बरं नाही वाटतं
नाही ते परवा डीचार मिळाला त्याला.
तेच तेच
संध्याकाळी कायतरी डीचार मिळाला दुसऱ्या दिवशी कॉलेज वर जाऊन फॉर्म भरतो म्हणालतं
हम्म
मी म्हणलो ऑनलाईन भरता येत असलं तर ऑनलाईन भर, काय अडकलं तर मग कॉलेजवर जाऊ म्हटंलो नाही म्हणलं कॉलेज वर जाऊनच भरतो म्हणला, काय तर चुकायचं म्हणलं
हम्म
तर भरलाय का नाही काय माहित?
भरला असणार की.
हम्म ते आजारी पडते सारखं नंतर ना किती वाजता एक चारच्या दरम्यान बघूया की, स्वैम्याला पण फोन लावून बघायचं काय म्हणते
चालते चालते, फोन कर मला मग येताना
चालते.
मला तर एक काम आहे
चालते.
हम्म
ठेवू काय?
हा हा.